काय गं? कशीयेस?
ह
हॅलो!
हॅलो! हॅलो!
हॅलो! येतो का आवाज? येतो आता आवाज तुला?
हो येतो तुला?
अग ब्लयर येतोय पुढा थोड रेंज मध्ये जा बरं
हो येतोय आता हॅलो, ! येतोय आवाज? कशी हाय तू?
मी मस्त तू कशी आहे?
काय नाही जेवण करती ये जेवायला? ह
अरे वा काय खाते?
गवार भाजी वरण पोळी.
अरे वा मजा आहे भो.
तुझ झालं?
हम् अगं मी ते हा माझं पण झालं. अगं जेवणच झाल ते मॅरेजयुरुम मध्ये गेले होते. मीटिंग चालू होती ना.
हा हा.
आहे की नाही कोणी लग्नाच करायचं कोणी तुझ्या याच्यामध्ये. आपल्या नातेवाईकां मधलं.
दा.
हा काआहे मग दोन तीन मुलींची स्थळ पण तुम्हाला मुलगी कशी हवी आहे?
तू अ ते ग्रुप मध्ये बघ. तू घरी आहे का?
हो अगं, ते मॅरिज ब्युरोमध्ये संस्थेतर्फेच काम करत राहते ना. तर कधी -कधी काम होतं. अ म्हणजे आपलं हे ना अ - घरातले पण हे कर ना. काम करू लागते ना, तिथले मी ट्रस्ट त्याच्यामध्ये आहे ट्रस्ट मध्ये. तर अ भरूप. भरपूर सारे स्थळ जमवूले कधी काय फत्ते उडवूस्तव चांगले नातेवाईकांन मध्ये आता. आहे बाळासा असले तरच मी दाखवते. त्यांचे पुूर्ण बॅकग्राउंड डिटेल्स. माझ्या त्या नात्याला ए बघ मी ना भरपूर -भरपूर ए अगं. पण त्याच्यामधले मी जे व्हेरिफाईड केलं ना, त्याच्यामधले तीन ते चार जणी आहेत. चांगलंय म्हणजे ग घरातल्या चांगल्या मुली आहेत. इतर पण मुली चांग चांगल आहे. पण कस आहे तू तुला तुम्हाला कशी हवी कास्ट ची हवी? की इंटर कास्ट हवी?
नाही- नाही कास्ट ची च हवी. आता आपण तर मराठ आहे.
हो.
कास्टचीच हवी आपल्याला कशी
आणि त्याला मुलगी कशी हवी आहे काय?
मुलीच काय नाही. मुलगी आम्हाला घरात म्हणजे असं सुसंस्कृत पाहिजे. थोडी शिकलेली पाहिजे.
आणि जॉब केलेली हवी का जॉब करणारी नको कारण की आता आहे ना तर त्याच्यामध्ये काही - - त्या मुली जॉब पण करता. मग ते कसे हे करता की, आम्हाला लग्नंतर म जॉब करून दिला पाहिजे. मग ते पण पाहावं लागतं ना ग, पुन्हा समोरच्याला ते जॉब करणं मान्य आहे- -
कडे ना बिझनेस खूप आहे. आम्हाला जॉब नकोच आहे. म्हणजे घरचंच सांभाळायला कोण नाही तर उगीच कशाला बाहेर हाय.
हा म्हणजे पण शिकलेली हवी. फक्त घरातल्याच्या मध्ये लक्ष घालणारी. अग ते- - होऊन जातं काय कधी कधी काय प्रॉब्लेम होतो आता मागे एका स्थळाचं असंच झालं. त्यांना विचार त्यांना सांगितलं होतं की मुलगी काम करणार आहे असं करणार आहे बर का. आणि ऐैन मोमेन्टच त्यांनी काय हे केलं, की नाही म्हणे आमच्या घरी तर कामा नाही जाऊन देणार. आम्ही असं नाही तसं नाही. मग ती मुलगी लागली ना चिडचिड करायला. किती प्रकरण ते निस्तरावं लागलं माहितीय तुम्हाला? म त्यामुळे- -
आम्ही आधीच सांगतो अ म्हणजे आधीच सांगून देतो की, बाबा नाही गरज तर कशाला उगाच आपण पण आधीच हे
हा वो म्हणजे क्लिअर कसं ओ तुम्ही च्या माला पण समोरच्याला तसं सांगा ना हे बघ बाई तुला जॉब तर करता येणार नाही. मदत - - तुला समजा समोरच्यांची जर तुमची पसंती झाली त्यांची पसंती झाली तर, सांगता येईल नाय की ते बघ त्यां ते काही जॉब करून देणार नाहीेय त्यांचा बिझनेस तुला त्याच्यामध्ये मदत कराव लागणार आहे पण ते पण करताना तुला काळजी घ्याव लागणार आहे. असं सांगता येईल मग ऐक ना माला आहे ना तू तुझ्या भावाचा आहे ना बायोडेटा आणि फोटो सेंड करून दे मी ना त्याच्यामधन
कारण की घरी पण बिझनेस आहे पप्पांच पणय व्यवस्थित त्या म तिथ ऑफिस आहे आमची त्याच्यामुळे आम्हाला माझ्याकडं नाही का त्याच्यामुळे शिकलेली पण पाहिजे ऑफिसच वगैरे सांगाय बोल. माझ्या दादाच ऐकलय. डिग्री झालेली आहे. आणि त्याचे स्वतः
कंपनी है क्या?
हो आमची कंपनी आहे. 'मलचिंग पेपरची'.
हम् हम्.
ते आपल्याला नाशिक मधलीच पाहिजे नाशिकपेक् क्षा बाहेरची नकोय. तुझ्याकडे आहे का बघ म नासिक् मधल्याच.
हो चालेल ना. का बरं नाही? पाहते मी तस मित
पप्पा दादा आणि आमची जॉईंट फॅमिली बाकी काकू अन् ते पण आहे सर्वे.
हो हा चालेल ना म्हणजे कसं आता समोरच्याला तेवढी माहिती देता ये ते ना का मग करून आणि तेच ते कसं मी तुझं स्तळ म्हणजे तुमच स्थळ दाखवायचं समोरच्याला. आणि मला जर काही ती काही माहिती नसल तर मी त्यांना काय माहिती देणार आहे असं होतय ना ग.
तुला पण माहित पाहिजे, तू तर बाकी बघितलच हे ना घरच वगैरे.
हो ते तर घरी येऊन जाऊन येते, तुझं झालं का घराचं काम क्लो कम्प्लीट तुमच्या?
नाही ना चालू आहे आता म्हणजे अ बांधकाम वगैरे झालेल आहे, अजून कलर ते बाकी ये बाकी आतल्या गोष्टी इंटरियर वगैरे ते बाकी ये. आता फर्च्या वगैरे केल्याये अ दिल्याय ऑर्डर तिकडे अ गुजरातला. बाकी म अजून चालू आता छोट छोट कामाला वेळ लागतो ना ग.
हो, आणि ऐक ना ग मला आता तू हेच सांग म्हणजे तुम्हाला अस कसं करायचय. अ घराचं काम चालू असताना जर तुम्हाला जर स्थळ आल त तुमची लगेच दोन किंवा तीन महिन्यात करण्याची तयारी आहे का तुमची?
च म्हणजे दिवाळी नंतर मग होऊन जाईल ना ग दिवाळीपर्यंत तर होऊनच जात अ अल एक फ्लोवरच होऊन जाईल आमचं कसं तीन मजली बंगला आहे
हम्म हम्म
तर म दिवाळीपर्यंत एक याच होऊन जाईल.
हो स
मग बाकी नंतर करू तस, पण म जर आलं तर मग आमची दिवाळीपर्यंत आहे तयारी.
ओके, कारण की तेच म्हटलं कसं अग मंग काय हो समोरच्याला सांगायच आणि मंग
वगैरे नाही आमची आम्हाला फक्त मुलगीच चांगली पाहिजे बाकी आमचं काही म्हणणं नाही.
हा हा हा, चालेल ना कळवेन मी
हो
आ, काय म्हणतेस? हॅलो
बाकी तुला घरच तर माहितीच हे ना?
हो हो, माहितीच ये, मंग मी तू फक्त मला एक ये ना व्हॉट्सअपला तुझ्या भावाचा अ मोबाईल नंबर तुझा बायोडेटा, फोटो मला सेंड करून दे. मला सेंड करून दे, म मी ये ना त्या पद्धतीने बघते त्याच्याशी मॅच होणारे कोण? हम्म त्याच्याशी मॅच होणारी मुलगी कोणती काय आणि मंग मी तुला बायोडेटा अन ते सेंड करून देते.
वगैरे काढून घे
हा चालेल ना मी ती म्हणझे मुलगी कुठे कामाला आहे, काय आहे ते सर्व हा आणि पण ऐक ना ग समजा तुझ्या घरातल्यांना तू सांगून दे की नुसता माझ्या भरवश्यावर न राहण्यापेक्षा जर ती मुलगी तुला आवडली तुम्हाला जर तो बायोडेटा आवडला त्यालाही झाली कुंडली जमली समजा. तुमची जी कुंडली चेक
हॅलो आवाज नाही येत आहे गं तुझा हॅलो हॅलो हॅलो